हा माझा आवाज येतोय तुम्हाला
हो आला
हा तर मी सांगत होते काय काय तुमच्या जवळ प्राणी
गाय य मश्या य शेळे येतात कोंबड्या असत त्या ह ह
हो का
हो
चांगली गोष्ट आहे
तुमच्या
पण या दिवस या दिवसात खूप म्हणजे हालवून जात ना ते गवत हिरव गवत भकत नाही ना पावस पावसामुळे शेतातलं म्हणजे पावसाच्या दिवसात आपण लावून देतो मग ते गवत खात ते प्राणी आमच्याकडे अ मेंढी आहे अजून गाय मै अ कोमडी पण पाहता बैल हे सगळ प्रकारचे प्राणी आहे आमच्या जवळ हॅलो
मग तुम्ही फिराय केेला न का कुठं
हॅलो
हॅलो
हा आवाज येतो आहे तुम्हाला
येतोय की खुराय गेला नाही का कोणीकड
काय?
फिरायला गेला नाही का कोणीकड
नाही
हा हा काय करत जॉब करता का गृहिणी?
नाही मी घरीच शिवण काम करते ब्लाऊज वगैरे शिवते म
हा हा
हा मम्मी ते शेती करता
हा हा आता पण शिवून क्लासला पण भरपूर स्कोप दिलाय आता
हो पण खूप चालू आहे आता फॅशन डिझायनर पार्लर हे भरपूर चालू आहे आता
हो स्कोप आलाय ना आता
हा खूपच झालंय मुली तेच करून घेता मग जास्त शिक्षण पण नाही घेताय आता मुली
होय
घेणारेच घेताय मणे घरेलू चांगलंय
हो
कोणी कोणी टाकून देता पार्लर पण टाकून देता पण चांगली गोष्ट येते पण
हो मला भरपूर स्कोप आहे ना त्याच्या म पोरींच
नाय पहिले तर चूल आणि मूल तेच होत
होय
हा आधीची बाई तर काहीच नाही करायची म्हणजे घरचेच काम करायचे जे बाहेर जाऊनही द्यायचे ना आधीचे लोक असं झाले हम् तुम्ही काय करता? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो